हा.
गोडवा लागतोय तिला?
हा.
हम्.
हम्म. आवाज आला काय?
हम हं.
आवाज आला का म्हणताय? थांब पाचा प्रवासाचा दिवस नऊ. कायली नाहीश कसला. कन्टेन्ट क्रियेटर. वलर डय वर्ष होो त म अलट घंट्या मा सरी इंट्रोडक्शन व्हिडिओ -गेम आहे पण ते चालू करतीलण चालू-
हॅलो. हॅलो.
हमकी.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
झालं तुझ.
हा.
किती वेळ हॅलो म्हनायला लागतय.
अर मग मला वाटलं बोलाय आलास मम्मी सांग.
अरे हॅलो म्हणतोय का मम्मीला
हॅलो कुठ आहे मी तुला बडबडालतो ती ग्रुपवरचा मेसेज सांगायलो आणि
मग ते विचाराच मी तुला पुढचं बोललो की काल एकटाइम मी इनस्टाला. कमेंट केलतो कॅफेची ती बघितलास काय जर हॅलो हॅलो म्हणाले तर तू आपला आपलाच बडबडालायस.
तेच रिप्लाय दिलाय की त्यानं लोकेशन कुठे पाठवला.
पाठवलाय लोकेशनने पण कॅफेच नाव सांगितलंय लोकेशन ह्याच्यावर चेक करा म्हणलं.
उद्या
गुगल मॅप वर
काय नाव आहे.
माया कॅफे म्हणून कायतर आहे.
का?
काय कुठ?
कुटाय कॅफे.
कोल्हापुरातला आहेणारे ते रीलील काय बघितलास तू
कोल्हापुरातलं आहे अं तर तिथं असं बसायलाच बाहेर बाहेर फ्रावीसी देणार नाही म तिथे.
ह. प्रायावसी साठी विचारलंय.
अरे म्हणजे आता आता आयला घ्यायचं बाहेर जाऊन बसली मग इथं हॉटेलला बसू या कि तीच ज आडग कुठलं.
हो बसूया बसूया मग आमच्या घरातले एक एक जणीऊ
अग्या मग तिथे गेल्यावर कोण तुझ्या वळखीत येणार नाही?
कशावरण.
आणि कशावरन माझ्या येणार नाही तुझ्या येणार नाही कुठलं जऊ ना फोटो काढून घेतल्यावर. मासे कितीथे
कुठं बोलायला जरा लक्ष देऊन बोल
हा असु दे सांगाय लागलो आले गेलीत तर
हा पण जर फोटो बिटो काढलं तर मग असं म्हणालो. अ अत चिडायच काय आता
हो मी चिडले मुळ.
असल्यावरती यावर बोल चालतेय का बा
तूच स बोलालायलस.
चिडून दाखवलेस तूच. आ
मग मी सरळच विचारालतो तुला बघितलास काय तुला दुसरं काय विचारलं नव्हतं मी ह
्ह बघिटल कि बघिटल. म जायच तिकडं.
जाय एकटाच दमवाच.
ह लय नाटिकी. एकटा अ अनेक पुर्गी कुठली आहे का बघ मग जात घेऊन.
बस हुडकत. बस हुडकत.
ते नाही अरे ते सिस्टीम कसली निघाल्या पण, टाइम वनडे बॉयफ्रेंड वनडे गर्लफ्रेंड असते म्हण.
काय?
वनडे बॉयफ्रेंड वनडे गर्लफ्रेंड
हे आणि काय नवीनच तू
पुण्यात काय मुंबईत आहे म्हण आपल्या इकडे व असते खर त्याचा फेमस नाही.
काय करायचं ते करून
असते संग घेऊन फिरायला.
बघतच,
ह नला वेला का.
हम्म.
त रिलाल त मला सोड
कामात हे.
दुध पिलीस का नाही?
नाही.
पाजय नाही.
नाही.
अरे काय घरातल्याच लक्ष असतं का नाही मुलांच्याकड लहान मुलांच्या लक्ष द्यां, काय बोला.
असलं बोलाला चालतं इथं.
आहे का्यायला आता तस बोलाले नॉर्मल बोलाले. हा. असं वि आ कॉलेजचं नाव सांग तुझ्या.
हॅलो!
हम्म.
कॉलेजचं नाव सांग. अे... अ आता ज पुढ्या फ्युचर मध्ये हे घेणार आहे ऍडमश.
कुठं मिळेल तिथं घेणार आहे.
तुला कुठे घ्या वाटले.
मला असं काही वाटना.
का?
मी अपेक्षा ठेवले नाही मला हेच कॉलेज पाहिजे तेच पाहिजे. कारण तिथे उलट की ते ते वाट वाटूनच घे ना कारण ते अस ते पाहिजे असं वाटलं ते मिळालं नाही की नंतर लई लागतो म्हणे गेलं मग असं होतं दुसऱ्या कॉलेज मलं की मला ते पाहिजे होत हे नको होतं. तरी ग्रेट राहतोय त्यापेक्षा असं क्सेप्ट केलं की जे मिळेल तिथं जायचं.
नाही. अस,
मग अशी भक्ती सांगाल ती ती आमची सिनियर होती की नि रात ना ती भेटलेली तिला काल. मग तिला विचारली ती आहे ना विपीला.
अा.
वसंत दादा पाटील कॉलेज सांगलीचा.
बा.
तिला विचारली. कॉलेज कस आहे ते ती म्हणली कॉलेज एक नंबर आहे म्ह शिक्षण ते भारी आहे. प्लेसमेंट पण आहेत म्हणजे अस असलं व्यवस्थित तर प्लेसमेंट होत्यात. कॉलेजच शिक्षण एक नंबर आहे म्हणजे एक करिक्युलम नाही पण शिक्षण वगैरे. अस पर्सनली लक्ष देऊन शिक्षक शिकवतात व्यवस्थित. घेणार असलं तर घ्या चांगलं आहे कॉलेज.
हो चांगलं
तेच किंवा टाकायचं ते पण लिस्टला.
हम्म
का ना अजयाला फोन केलता.
हम्म
ह जे काल फी द्यायला गेलती ना क्लासमध्ये.
हा
तेव्हा सांगाल ती गेल तेव्हा क्लासची फी
हा काय सांगल.
गेली फी द्याला तेव्हा तुशार आणि सरफराज
हां
आणि म्हणली लई असं म्हणजे तुषारला एटीट्यूड दाखवला अस तस. मी मणला दाखव दे तिकडं काय करायचं आपल्याला. म्हण होय अस झालं मग निकिताच काय विचारस. त्या म्हण ऍडमिशनच काय करणार आहे ते.
हम्म
तर मली ऍडमिशन निकिता बघू म्हणालाय जॉबच बघणारय.
कुठे जॉब बघणार आहे.
कुठं पण आता आयटी कंपनीत. मला आयटी कंपनीत राहिला जॉब मिळणार म्हणजे अवघडच आहे. नाहीय.
आं
नाही कुठ एम सी ए ला अऍडमिशन कुठे मिळाले तीला
तेच म्हणा लागली एम सी ए पूर्ण आहे जॉब कसला बघायला लागली?
बी सी वर मिळतोय की जॉब
बी सी वर काय मिळणार आहे कसला जॉब मिळणार?
आय टी कंपनीत बी सीएस जॉब मिळतोय की किती दर्जण करतात पण तिचा प्रॉब्लेम काय आहे. त्याच्याकडं स्किल्स नाही आहेत. प्लस तिचा चार वर्षाचा गॅप.
ह हा हा हा चार वर्ष काय करालत ही?
पहिला पहिला बत की अफ्वाचा कुठला तरी विषय बॅक होता का एस वायचा. म का स्टॅ्स बॅक होता तिचा तो द्यायला त तो द्यायला ति तो मॅ मु तिचा दोन वर्ष वायडी पडली. म मी यस वाय ला होतो. तव्हा तिन मी एस वायला असताना तिचा स्टॅट सुटला.
हम्म
आणि मी थर्ड इयर ला आलो तवा तिन म्हणे ती सीट दिलेली गेल्या वर्षी तिच एम सी ला ऍडमिशन झालं खर एम सी एल ला मार्क कमी पडल्या तिला कुठ कॉलेज मिळालं नाही.
असं झालं आणि आता ह्या वर्षानी दिल्या ह्या वर्ष तिला एम सी कमी मार्क पडलेलं.
हा
मग आता म्हणत्या बघणार मिळालं तर घेणार नाही तर मग
हम्म
जॉब बघणार खर आता जॉबला चार वर्ष तुम्ही गॅप का टाकला असेल तसं विचारतात
अ विचारणारखी
के मग तुमच एमसीए पण कंप्लीट नाही बीसीए बीसीए ला दोन वर्ष गॅप आहे परत हे का असं का तसं का विचारतात
चबाक
ते प्रॉब्लेम आहे त्या जॉबला मी म्हणला आता एवढं हे केली तीन वर्ष बसली घरात त्यापेक्षा इथ कुठ ला प तलाय मे सिकस विकसेते कारण फिनिक्स मध्ये शिकवायला होती ती म्हण तिला कुठ म्हणल कुण आम प खला असत केन
हम्
अ रामात मिळत मिळाला असता
इथेच कोण तर कोल्हापूर कव्हनर
इचार करंजित पण मिळाला असता आता ते पेपरात आपल्यासाठी ब त व तुमला आरामात गेली असते त्याने क्लास मध्ये बसते नुस ती तेवढं ती पाच हजार कमवत्या तिथं जाऊन एक काम केले असते पंधरा हजार वीस हजार पर्यंत पेमेंट केलं असतं
होय अकाऊंट ला आहेच की पंधरा हजार कोल्हापूरला तर आहेच वीस हजार तर आहे
तेच सांगलेय
फायनान्स मध्ये लागला तरी चालतय
तेच रे केली असती काय पण खर केली कायथ बसून बसून दिवस घाल होता आणि ते सोहडा लावूनतो नव्या जुबेर सरला आता तू कर काय कॉल कॉल कर झाला
हा करत क नंबर पट आहे का
मी त्याचा नंबर पाठ करून अस के
हा सांो
हो
आह आा आ
नव्वद अठ्ताावीस
ला वाळजला पा
अल
ह
मलाला
आवाज ये ना
हॅलो
हां
अला
हा आप
नव्वद अठ्ठावीस एक्क्याऐंशी सेव्हन एऐट झिरो वन
हम् नव्वद दोनशे अठठ्यांशी सतरा आठशे एक
नाही मला येतो तसच मी दोन दोन नंबर नच म्हणणार असं
नंदन नंबर न आघडूतेवड
मला स्वप्न पडत तस.
नव्वद दोनशे अठ्ठ्यांशी सतराशे झालं.
हा.
हम्म काल पाटणाला.
मी फक्त एक्याऐंशीच्या जागी सेव्हन एट केल आणि सेव्हनटच्या जागी एक्क्यांशी केल एवढंच चुकलेलं.
अन आठशेचार. नव्वद दोनशे अटक्याऐंशी तर काय तर होतच काय तरी असी टाला मी एकद म मंडप ठिकाण पाडले.
मी काय मग सांगितलं तुला एक्क्यांशी पहिला आहेत. त्याच्या जाग मी सेव्हनट टाकला आणि सेव्हनटच्या जाग एक्क्यानशी दोन नंबरच फक्त इकडे तिकडे झालं.
मला आमच्या घरा बसल्या मामाचा नंबर पाठे पुढे राहायला होता घर सोडून गेला तस नाव अनो दाहा बावीस आठशे छपन हॅलो.